हॅलो हा बोला की येतय का आवाज
हायता आ.
हम.
झाला आवरल.
आवरल होय आवरल बघा स्वयपाकतेन आताच झाला. त्याला खाऊ.
हम् हा हा हा.
हम्म त्यांना चारून एकदारी काम झालं म्हणजे काम निम्म काम झाल्यासारखं.
होय ना काय निममग काम झाल्यासारखं आहे.
तुमचंुलग जेवलग नाही.
जेऊ नाय तो हशी देेऊलाय तो काय न जर भुका लागलेल्या मला जेव म्हटलं थोडा आप बस मुंड तर लाडी गेली.
हां.
आवाज
काय बनवले आज होय होय येतय.
हा. हा मेहेंदीची भाजी चपाती बटाट्याची आमटी तुझ तुझ काय बनवलंय. हो का?
हो आणि टोमॅटोची चटणी केली मी आज
हा क ल टामाडी चटणी म्हणजे कच्चा कशी फुटल्या.
नाही पीकलेस केली लाल टोमॅटोची
कशी गेला सांग की जरा रेसिपी
आपले ब टोमॅटो घ्यायचे धुून स्वच्छ परत बारीक चिरून घ्यायचे. आणि दोन तीन पाण्यान धुून घ्यायचं जरा त्याचा आंबडपणा जाण्यासाठी
हां.
धुवून घेतलं दोन तीन पाण्यानं पर ते सगळं पाणी काढून टाकलं. आणि परत आपले जिरे मोहरी कांदा, लसूण
हां.
कडीीपत्ता हिची फोडणी द्यायची. आणि त्यात टोमॅटो टाकायचा मग टोमॅटो चांगला असं शिजवून घ्यायचं असं म्हणजे काय म्हणत त्याला
म्हणे टॅमट चिरून टाकायचंय.
हा बारीक चिरून
हा हा हा बर.
एकदम बारीक चिरून हा मग टोमॅटो चांगला भाजला आणि विरघळायला लागला की नाही तेलात
हा हा.
मग त्यात चटणी त्यानंतर खोबरं थोडं खोबऱ्याचं गूट शेंगदाण्याच कूट, मीठ
हा.
आणि हरभऱ्याची थोडी डाळ
हा.
घालायचं पाणी पाणी थोडवतायचं आणि शिजू द्यायचं.
हा.
मग छान शेजण थोडस घट्ट होई होयसारखं झालं ना.
हां.
मग बंद करायचा गॅस.
हा हा ह. छान लागतंय मी अशी म्हणजे भाजी करते मी.
अशे हा.
तु तर खबरं त्यां नाही घालं कांदा त्यामुळे कांदा अ
हम.
जरा लसून. जिरं मोहडी हिंग कडीीपत्ता ते असं घालते मी
ह ह.
हम.
हो.
खोबरं नाही कररी टाकत आता एकदा पाय करतते खोब टाकते.
नाही र बघा क करून हम्. दिवाळीतले सगळे पदार्थ बनवते.
हा बनवते मी जस मग. सगळच बनवत्या थोडं थोडं चालू असतते मग दिवाळीच्या अगोदर धा आठ दिवस अगोदर चालू असते मग हे बनवायचं शंकरपाळ, चिवडा लाडू नाही म्हणूस अ हेचा बुंदीचा लाडू विकत आणतोय तेवग खुसत
हा हा.
थोडं फार विकत
तोच पाक पाक जमत नाही हो बुंदीच्या लाडूला
हा ते जरा लई असते हा ते जरा दच असते ती बंदी लाड हा भरपूर वेळेचा त्या हा त्यापेक्षा विकतच आणतो आम्ही
हा हा ह मग आपण असं च बुंदी पाडून घ्यायची ना ते बुंदी प पाकात घालून देतात की आता आचारी
होय होय ते बांधायचं आपण मग हम्
हा बांधायच आपण ते बरं पडते राहतात पण व्यवस्थित आणि आपल्याला घरचं खायला मिळतेय विकतचं ते विकतचं सोडा
होय ते होय ते बरोबर आहे. विकत ते वत पुरव टा आपण येत नाही लवकर लथमते
होच क लवरीच संपते त्यामुळे तर आप ते ह्यांच्याकडच घ्यायचं बनवून आम्ही तसंच करतो. बुंदी पाडून कर पाकात टाकून घ्यायचं आणि मग चिवडा पण त्यानी बनवून देतात.
हा हो हा हा चिवडा. भाजणी ज हा
न हा
हॅलो.
हां बोला की.
हा तेच की, सगळ्या डाळीबिळी सगळं मिक्स करून बारीक करून
मिक्स करून, हा हा ह कोण कोण अस साधे सिंपल पण करते. नुसतं तांदूळ हरबरीची डाळ उडद डाळ एवढंच घालून हम् कोण कोण सगळ्या डाळी पण घालतात हा.
हा आम्ही सगळ्या डाळी घालते. सगळ्या डाळी घातल्या खमंग छान लागतात टेस्ट लागते.
हा, हा,
हम्म टेस्टी पण लाग चकल्या
हा खुसखुशीत व्हायला पाहिजे ना, त्याला काट पण फुटायला पाहिजे.
हा ते खुसखुशी छान लागत ते मऊ मऊ नाय छान लागते, ते असं ते हेच्यासारखं रबरा सारखं लागते मग ते ते काय एकेकांचं असतं रबरा सारखं हा चकली जरा अवघड जाते. जमाला लागते ते बरोबर.
ह त्याच प्रमाण व्यवस्थित झालं तर ठीक
हा, नाहीतर मग हे होत हम्म.
फोडणी, काय म्हणते त्याला ते फोड नि घालायला लागते ना त्याला.
होनते
काय म्हणायचोट हा हा
तेल गरम करुंग घालावं लागत ओ ओहन च.
म
मोहन, मोहन, मोहन,
ह, हा, हा ह
मम्ही होर म्हणाले मोहन मोहन अ ह ते करायला लागते ते
हम्. मग दिदींना केला होता.
हां.
हम्म, त्यात
आता, होय हा आता आल्या बोलली ती आता आल्या
हम्
हं
मग करा म्हटलं दहा मिनिटान आता होऊदे म्हटलं त्यांच सत्तावर तुमच्या बरोबर बोलून घेऊस
हा.
ह्, त्या काय स्वयंपाक बनवत बनवत बोलतात.
होय, स्वयंपाक करत करत बोलतात. घरापाशी झाडं बिड मग काय काय लावलाय, लावलेस झाडं ते
आमच्या इथं आहे त शोची गुलाबाची झाडं आहेत.
हा, हा, हा-
अं, आपलं चिक्कूचा हे ज झाड आहे शीतापळीचे दोन आहेत. परत रातराणीये, मोगरा, आहे प-पारिजातक च झाड, रामफळीचा हाय, भरपूर झाड येत जासवंदीचं नारळ, आंबा,
हम्, भरपूर हाय की मग. काही फळांची झाडं तेन फुलांची फळांची आहेत हम्म.
काय ते चिनी गुलाब बिलाब काय काय म्हणतात ना. छोटे छोटे ते तसलं पणय तसली पण लावल्यात. त्यानंतर ते गलांड शेवंतीच फूल आहे. आंबोली ची आहेत. अबोलीची पण आहेत.
हम्म.
मोगऱ्याला तर आता इतका बहर आलाय ना गुलाबी गुलाबी झाले. होय.
छान वाते ख र वा स्मेल पण मस्त येत.
हा.
मोगऱ्याचा हम्म. भरपूर एकदम फुलायला लागली म्हणजे फुल. ते झाडते मस्त फु
होय होय.
हा कळळे हत.
अजून छोटंय मी लावलेलं लई छोटंय अजून आता पहिल्यांदा त्याला फुलं लागलेत बघा.
होय.
तुम्ही काय काय लावलंय.
हम्म आ ह आंब ह आहे चिको हय नारा रायफल हाय आणि आता छोटी छोटी इथं फुल लावले. त्याच अंगणा समोर झालंय आणि ह ज शेवण ते नाही का पुढं पांढर शेवंतीच हा शेवंती आणि गुला हेज अ झेंडू झाडे लावल्या झेंडूची म्हणजे आता लावलं म्हणजे परत दिवाळीपर्यंत आणि आपल्या गणपतीपर्यंत जरा येत्यात.
ेत
नाहीे. लक्ष्मी पूजेला तेन फुलं लागतात आपल्याला भरपूर झेंडूची
होय होय दिवाळी हा फुलां चा आणि दिव्यांचाच तर सण आहे.
हा मग काय मग मी झेंडू झाडं भरपूर लावलोय मी हम्म.
ह आम्ही तर प्लॉटच केलाय मार्केटला त्यामुळं काय झेंडू झेंडूय.
व्हय काय?
व्हय आणि घरापाशी अणि हायत. हा झेंडूच प्लॉट केलंय.
आणि
होय पण नाही आमच्यात गणपतीला चालू होतील बघा. आम्ही जूनमध्येच हे केल्या लागण.
हा हा हा.
आता ती गणपतीला स्टार्ट होतील पुढच्या महिन्यात
हा.
पुढच्या महिन्यात स्टार्ट बघा ऑगस्ट
हा तेच की आणि दिवाळीला तर कसली महाग मग झेंडूची फुल लय मागवतात दिवाळीला त्या
होय होय. म्हणून केलंय आता बघू कस नशीब साथ देईल.
होय नाही नाही भरपूर असत चांगलं म्हणजे हे असत जळ मल
पला माल आला की त्या मार्केटला दर नसतोय.
होय. हम्म.
त्यामुळे बघूया कसे होते.
पिवळा झेंडू आणि लाल झेंडू असते बघ लाल पण काय ऑरेंज कलर ते पण छान असते ऑरेंज आणि येल्लो कलर
येलो कलर मिक्स पाहिजे. दाराला तोरणतेन किती छान दिसते तेच हम्.
ह रिस्ते चालते ठीक आहे ठ
हा.